हॅलो.
हा येतय मॅडम आवाज.
हो हो येतय बोला.
ओके काय चाललंय?
हा चाललंय आता स्वयंपाकाची तयारी.
हो संध्याकाळ झाली की आपली तयारी असते ती हम्म. बाकी मजा
ह हो हो हो.
गावी गेलेल्या
नाही आता जायचें आहे मला गावी.
अच्छा अच्छा ह.
हा.
ते गावी जाऊन आल्याशिवाय असं चैनच
अचाय हो हो तेच हा हा. हा.
त्या आपण किती ही शहरात राहि तिकडे वगैरे ते ते गावाकडचं ते शेवटी वेळंच असतं.
हो ना हो जरा चेंज पण होत आणि आणि थोडं रिफ्रेश होत.
हो फार गरज असते आपल्याला त्याची कारण आपले वर्षभर रुटींग चालूच असत. त्याच्यामध्ये काही चेंज. मग इकडे जाऊन आलो की जरा माइंड फ्रेश होतो.
हा बर बर.
बाकी तुम्हाला कुठलं लाईफ आवडतं शहरातला आवडतं कि गावाकडच आवडतं.
मला मला गावच जास्त आवडत.
ह ह ह ह ह हम्म.
तुम्हाला
हो खरं आहे म्हणजे आता सवय ऍटलिस्ट शहरातच झालेली पहिल्यापासून हम ह पण गावाकडच छानच असतं. म्हणजे काही दिवस जायला चांगलं वाटतं. आपण आता इतकी सवय झालेली असते की. परमनंटली तिकडे नाही राहू शकत.
अछा
हा आवडत तिकडे पण असं कधीतरी सुट्टी म्हणून जायचं किंवा आठ दिवस राहायचं दहा दिवस राहायचं म छान वाटत ह पण मग कोणी म्हणत कि कायमच तिथे राहत. नाही राहू शकत.
हम्म तेच ना.
झालेली असते. अण अशा सुख सोयी वगैरे तीक डे मिळत नाही.
हा बरोबर,
काय दोन्ही याच्या काही प्लस मायनस पॉईंट अस.
असतातच दोन्हींचे बरोबरे काही प्लस पॉईंट रा येत काही शहरात-
हा. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी काही मिळू शक- नाही आपल्याला गावात शांतता मिळते सगळं अ- वातावरण चांगलं असत. तिथ अ प्रदूष- नई. गोंगाट नाही आवाज-
गर्दी -
गर्दी कमी हा- खाण्यापिण्याच चांगलं म्हणजे अ चांगलं मिळत. बा हायब्रीड नसत भाज्या वगैरे फळ चांगली मिळतात ताजे मिळतात ह- पण मग असं आपल्या शिक्षण वगैरे या गोष्टीच म्हंटलं तर मग-
हो ना यावच लागत हम्म. तरी पण आता बऱ्यापैकी म्हणजे आमच्या गावी- तर बऱ्यापैकी सुविधा- झाल्यात. असं वाटत नाही- म्हणजे गाव आणि शहर वेगळं-
अच्छा अच्छा अच्छा चांगलंय चांगलंय हा आता बऱ्यापैकी म्हणजे- बऱ्याच गावांमध्ये चालेलल आहे आता
हम हम हा
आता हळू हळू
हम्म म्हणजे पंधरा वर्षापूर्वीच आणि आता इतकं फरक
हा हा बरोबर बरोबर हा ते तर असणारंच बरोबर हो फरक झालाय तेव्हा म्हणजे अजिबातच सोय नव्हत्या आ तरी जरा कसं सोशल मीडिया आलं मग बाईल आले क्नॉलॉजी वाढली मग त्यामुळे बऱ्याचशा सुविधा
आता गावी पण सगळं म्हणजे कुरिअर असतं हॉस्पिटल आहे ज्या म्हणजे बेस शिक्षा, गरजा आहेत माणसाच्या त्या सगळया आहेत तिकडे असतात आता
हा म्हणजे त्यांचं पण आता काही खूप आडत नाही कि शहरातच जायला पाहिजे गोष्टीसाठी असं हम् ते चांगलंच चाललंय बऱ्याच गावांमध्ये आता ते होतंय
हम्म हम्म
खूप आउट साईडची गावं असते त्यात अजून तिथे नाहीये हम्म
बरोबर तिकडे नसेल पण बऱ्यापैकी आता म्हणजे विकसित आपला पण आपण भारताकडे
हो हम्म
असं आहे
हम्
की तुम्ही काय म्हणता मुलं वगैरे शाळेत कितवीला आहेत.
हम्म बस लहान आहेत अजून एकच आहे लहान आहे अजून छोटा आहे हो शाळेत नाही जात अजून नाही नाही अजून
क म्हणली हम्म हम् छोटा एकदम
हो
हम् हम् हम्म
तुमचे
अ माझी मोठी आहेत मुलं अ एक कॉलेज ला हाय सेकंड इयर एक जॉब जॉबला लागला
अच्छा चांगले चांगले हम् मग तुम्ही तेवढ्या बिझी नाही बा म्हणजे आता मुलं त्यांच स्वतः स्वतः करू शकतात
आ हो हो करू शकत हम्
असत पहिल्यापासून
ते तर आहेच हे अडकलेला असतो आणि प्रत्येक स्टेज ला एक नवीन आव्हान अस
हो म्हणजे प्रत्येक स्टेज एक नवीन भूमिका असते आपली
आणि आता थोडा आहे पण आत कसा वेळ? कि थोडाफार म्हणजे मी.. रिलॅक्स.
हा म्हणजे आणि स्वतःसाठी.. काढू शको
हा काढू शकते वेळ असं आहे आता सध्याच्या वयात परत कधी बी जेऊन जाईल माहित
खरं आहे हम्म. काय लेडीज तेच असतं ना पहिल्यापासून. अगदी जन्म झाल्यापासून ती म्हणजे ब तीच.
हम्म हम्म म्हणजे प्रत्यक् स्टेज ला काही ना काही नवीन भूमिका कधी... नवीन लग्न झाल्या तर वेगळी भूमिका मुलं झाल्यावर वेगळी. त्याच्यानंतर शाळेत मुलं असताना वेगळी.
हो ती वेगळी. ही वेगळी हम ह..
अच्छा मुलगा आता जेवणाचं वगैरे कसं काय बा बाळाचं सगळं खातो एक वर्षाच झालंय तर..
हा म्हणजे केली सुरु. अगदी सगळं नाही पण आहे बऱ्यापैकी खातो हा फळ वगैरे असं.
ह सूप वगैरे पण टोमॅटो गाजर बीटच अस.
हा हा हा.
त्याला देऊ शकत काय करायचं जे जे आता तो एक वर्षाचा झाला ना म्हणजे तस पूर्णच आपला आहार जो आपण घेतो ना, तो बाळाला जायला मग तुम्ही त्याला जर दात नसतील तर तुम्ही त्याला सूप टाईप थोड.. कुकरमध्ये शिजवून... अ थोडेस... व्हेजच समजा बटाटा लाल भ बिट, गा जर असं जे जे काही फळभाज्या अस. ते जर कुकर ला भातासोबत अस बा म्हणजे एका वाटीत ठेवून. अ शिजवला. त्याच्या थोडस स्मॅश करून त्या तो जस कितपत त्याची घट्ट किंवा पातळ त्याच सवय. हॅबिट प्रमाणे थोडसं मीठ थोडस काळी मिरी किंवा काळे किंवा ज्या फक्त मीठ टाकून हळद टाकून त्याला दिलं. तरी ते अ बटाट्यामधुन कार्बोहायड्रेट्स मग वगैरे मिळ. गाजर असतील तर फायबर्स जातील त्याच्या पोट. बीट थोडं दिल. तर हिमोग्लोबीनसाठी चांगलं.
हा म्हणजे काही पण द्यायचं म्हटलं तर ते शिजवून आणि मॅश करून द्यायचं ना. हम्म.
कारण तो इतका अस हे नसेल ना. म्हणजे अजून लगेच दात ह ह.
मग त्याच्यात अ अ हळ त्यात हळद वगैरे टाकायला पाहिजे का
हळद मीठ टाकायचं ना म्हणजे बऱ्याच हळद पण एक तर जंतुनाशक्य आहे थोड मिठाने टेस्ट येते असं करू शकता परत नाचणी तर स व दिलंय त्याला
नाही अजून नाही.
नाचणीचे सत्व पण देऊ शकता नाचणी मोड आणाय. भिजत घालून जरा एक दीड दिवस भिजत घालायचे एक दिवस पूर्ण अ किती बारा तेरा तास जवजवळ मग ती स्व म्हणजे धुनच भिजत घालायची आणि नं तर ती कपड्यात बांधून करायची.
अच्छा म्हणजे अस मंग जं जसं आपण ते मट की वगैरे बांधतो
हा हा हा मग त्याला मोड येतात मग एक दीड दिवस चांगले मोड आले ना कि मंग ती पूर्ण अ म्हणजे फॅन खाली सुकवायची
अच्छा
मग सुकली की चांगली ड्राय होऊ द्यायची अशी वाजायला पाहिजे दाताखाली
हम्म.
कडक झालीकी मग ती थोडशी गरम करून त्याची पावडर करायची मिक्सरला वगैरे मग त्याची गुळ टाकून हा हा सु वयचं ना
हा हा हा ओके ओके हा हा हा
मग ते थोडेसे गरम भाजायच म्हणजे त्याच पाणी निघून जाण्यासाठी आर्द्र तास तर निघून जाण्यासाठी आणि मग त्याची मिक्सरला पावडर करून ठेवू शकता मग त्याला असं पेज सारखं आपण गूळ टाकून थोडं तूप टाकून देऊ शकता. म्हणजे नाचणीत कॅल्शियम हो हो कारण ते पूर्ण सुखवा नाही नाही नाचणी काय करायची पूर्ण समजा आपण मोड आणले बरोबर आले मोड तुमचे ती पूर्ण फॅन खाली सुकवायची कडक म्हणजे जेव्हाळायला पाहिजे.
हा पूर्ण सुकते पाणी राहत नाही त्याच्यामुळे ते टिकते. ओ सा
हा आणि मग जरा कढईत गरम पण करायचीक्की जे काय थोडंफार असेला. अंश पाण्याचा त तो निघून जायला हवा. मग ते पूर्ण थंड झाली जरा गरम करून थंड झाली की मिस्करला पावडर करायची.
अच्छा अच्छा.
आणि हा आणि मग तेच्या पण तुम्ही गुळ टाकून थोडी पेज केली त्याला अ थोडं तूप टाकायचं त्याच्यात लाचणीचा आयरन आणि कॅल्शियम चांगलं अस
हो नाचणी खूपच चांगली असते बरोबर. हम् हम् हम् अच्छा बरोबर सांगितता तुम्ही छान रेसिपी सांगितली मला हि हि हि.
हा आणि मिलेटस निघालय तर हे सगळ्यांसाठी तर तुली नाचणी चांगली आहे. तशी पण.
मी करेन मी आता बद्दल सांगितलं ते. नाही तर मी म्हटलं मध्ये तर नाच. श्रीसत्व ते बाजारात मिळतच पण शेवटी आपण घरी गेलेलो ते वेगं. हम.
काय काय काय? हॅलो.
हे बाहेर तर मिळतच वे.
हा हा हा दुकानातही मिळत ते.
पण आपण घरी केलेलं चांगलं अस.
हो ते अजून आपण स्वच्छता वगैरे असते अ न म्हणजे. खडा वैगेरे जात. नाही काही असं.
जे बरं झालं तुम्ही छान रेसिपी सांगितली मला बनवेन ते मी आता हम चालेल पुढ. चेस माळ पर घ्या पळत.
हा मी हे पण आता मी घरी येत सध्या अस नवीन नवीन ड्रायफ्रूट चे लाडू नाचणीचे लाडूची रेसिपी ट्राय करतीय काल नाचणी आणि खजूरचे केलेले ट्राय चांगले झाले ते म्हणजे मी बिझनेसच करण्याच्या दृष्टीने करतेय अजून कॉस्टिंग वगैरे काढतीय बघा कशी काय कॉस्ट यात काय बघतीय त्यागदाच
मॅडम चालेल थँक्यू खूप छान सांगितलं, तुम्ही थँक्यू थँक्यू बाय.